हा बोला कि. काय चाललंय.
काय नाही मुलगीला झोपवा लागलोय.
हा हा,
हा मग. आणि काय मग.
काय नाही बघा निवांत. काय चाल.
काय नाही.
हम्म हम्म.
हम्म तुम्ही कोबी मंचुरियन केलाय कधी.
कोबी मंचुरी.
हम्.
लय व म्हणजे एक दोन वर्ष झालं केल ती.
केलता काय मी सांगू काय रेसिपी.
हा सांगा की चालेल.
कोबी घ्यायची एक चार गड्ड कोबी घ्यायचय.
हा.
आणि दोन. बीट घ्यायचे दोन गाजर घ्यायचे.
हम्म.
म्हणजे मुलांसाठी हेल्दी म्हणून.
हा सम.
हा आणि आणि कलर पण येतय ना बीट ना.
हम्म हम्म.
आणि हे सगळं कट करून घ्यायचं छान. कट करा किंवा किसून घ्या.
हम्म.
आणि त्यात थोडस आलं लसूण पेस्ट करायच एक चार गड्ड्यांच. त आलं लसण पेस्ट करा ल लसणाच आणि आल्याचं. पेस्ट करायच आणि. ते केला आणि त्यात कॉर्नफ्लॉवर घ्यायचा. आणि थोडस तांदळाचं पीठ जरा टाकायचं.
हम्म हम्म.
ते हे केलेलं असतय ना त्यात आणि हा अजून एक. कोबींना किसल्यानंतर पाणी सोडते.
होय.
पहिलं ते आपण पाणी सगळं पिळून काढायचं.
हा
काढलं ना की ते पाणी सगळ टाकून द्यायचं ते युज करायचं नाही.
हम्म
मग त्यात आता मग पिळल्यानंतर मग बीट आणि गाजरं टाकायचं त्यात
हम् हम्
त्या त्यातच पाणी घालायचं नाही जरा आपण ते हच्यात पाणी न घालता कॉर्नफ्लॉवर च एक वाटी घ्यायची. एक वाटी पीठ घ्यायच कॉर्नफ्लॉवरचा आणि एक वाटी तांदळाच पीठ घ्यायच.
हम्म हम
आणि आलं लसूण पेस्ट टाकायचं. चटणी जरा टाकायच. मीठ जरा टाकायचं. साखर जरा टाकायच. साखर का टाकायच? का साखर टाकल्यावर कडक पणा येतो.
हम्म हम्म
म्हणून साखर टाकायचं.
हा हा.
छान मिक्स करून घ्यायचा. आणि छोटे छोटे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे.
हम्म हम्म
आणि बॉल सगळी तळून घ्यायचा.
हम्म हम्म
तळून साईड ला ठेवायचं गार व्हायला. मग आपण आता आपण गोळा करताना कसं करतो दाबून गोळ करतो.
होय.
दाबून करायचं नाही.
हम हम
हलक्या हातानच करायच दाबलं गेला ना की आतलं पीठ कच्च राहतंय.
हा हा
कॉर्नफ्लॉअर्सच
समजलं की,
मग ते अ तळलेल साईड ला ठेवायचं. म गॅस अ गॅसवर कढई ठेवायची एक दोन तीन चमचे तेल टाकायचं. आपण तेल टाकायच्या आधी जरा अस एक गाजर कट करून घ्यायचं आणि एक डबू कट करायचा. आणि कांद लांबड लांबड कट करायच तुम्हाला टॉमॅटो आवडत असल तर टोमॅटो कट करून घ्यायचं. आणि आणि तुम्हाला कुठल्या पण व्हेजेस आवडत असतील कोबी कोबी कट करून घ्यायचं हे सगळं तेल गरम करायला ठेवायचं कडईत आणि त्यात पहिलं कांदे टाकायचं कांदे भाजायचं मग हे सगळं वेजेज आहेत ना अर्ध क भाजून घ्यायचं पूर्ण नाही भाजायच.
हा हा
अर्ध कच भाजलं की रवा त्यात अ चटनी मीट साखर जरा टाकायचं परत जरा आलं लसून पेस्ट टाकायचं.
हम्म हम्म.
हे टाकल्यानंतर आपण थोडस एक चमचा भर कॉर्नफ्लॉवरचं पीठ घ्यायचं आणि त्याच पाणी करायचं.
हम्म.
ते पाणी करून ना ते आपण आता जे काही फोडणी घालून केल्या ना का हेच्यासाठी अ आपल्या कोबी मंचुरीसाठी त्या ते पाणी त्यात घालायचं.
हम हम.
ह आणि हे पाणी घालायच्या आधी तुम्ही अ चिली सॉस रेड चिली सॉस सोया सॉस आणि विनेगर हे ज एक एक बुच घालायचे. त्याला टोपन असतय ना त्यात
हा समज लिका हम्म.
मग ते घातल्यानंतर मग हे कॉर्नफ्लॉवरच पाणी घालायचं. पाणी घातल्या ना ते उकळी सपर्यंत शिजवून घ्यायचं, पाणी किती घालायचं? आपलं आता एक आता ती आपल्या तळून घेतलेली, बॉल्स ते हची जास्त आहेत. कोबी मंचुरीची. तर एक ग्लास भर दीड ग्लास म्हणा दोन ग्लास पाणी घालायचं. आणि ते असं घट्ट सर एकदम असं ग्रेवी होस पर्यंत त्याला अ उकळून घ्यायची, उकळी आली कि बाबा हे हे टाकायचं, सगळे बॉल्स त्यात टाकायचे. आणि त्याला छान असं शिजवून घ्यायचं आतपर्यंत ते खोलपर्यंत जायला पाहिजे असं शिजवून घ्यायचं.
हम हम.
आणि. मस्त काढायच त्यातनं एक पिलटीत त्याच्यावर कांदे बिंदे टाकायच आणि ते हे कोबी टाकायचं खायचं मस्तच लागतंय.
हं हं.
आमची मम्मी बनवत्या पण मी एवढं लक्ष देत नाही मी कसं बाहेर असतोय ना.
हं हं हं.
मग आम्ही कशाला लक्ष देऊ असं आहे विषय.
हा हा हा तुम्ही कॉलेज कर अजून लग्न नाही काय.
नाय कॉलेज करते.
हं हं.
त्याच्यामुळ हे नाही.
हं हं.
एवढा विशेष नाही जेवणात.
हा हा हा ते होतय तसं. लग्नाआधी थोडं जेवणात जाय जायाचंच नाही पण लग्नानंतर
उठते काय बाहेर पडता येतच नाय. ते सगळ्यासनी दिल्या. काय चालंलय म आणि
अजून काय नाई मग असं अजून एक रेसिपी हाय क्रंची ह्याजी कुरकुरेची
हं हं सांगाची
करून बघा एकदा
करते की, ट्राय करणार की
अ एकदम सोप आय. चपातीचं पीठ असतं ना आपलं चपातीच्या पीठात जरा अ एक बाऊलभर चपातीचं पीठ घ्यायच. त्यात जिरं टाकायचं आणि जरास ओवा.
हा
टाकायचा. हळद, चटणी, मीठ, चाट मसाला, आमचुर पावडर टाकायच
हम्म, हम्म
आणि ते, छान मळून घ्यायचं.
हो हो.
पीठ आणि ते कडला ठेवायचं एक दहा मिनिटं.
हो हो.
दहा मिनिटं झाले ना की अ ते चपाती कस आपण लाटतो
हा, समजल.
एकदम पातळ पातळ, छान असं लाटून घ्यायचं.
हो.
आणि लाटल्यानंतर, की नय असं लई जाड पण होऊ नये. लय पातळ पण होऊ नये, असं लाटायचं मग लाट लाटलं ना की, त्याच्यानंतर ते अस लांबडे लांबडे नूडल्स कस असतात. तसं कट करून घ्यायचं. आणि कट करून घ्यायच. आणि ते काय करायचं, एका कडईत तेल गरम करायला ठेवायचा
हो हो.
तेल गरम झालं ना, की,
तुम्ही बघू शकताय भाज्या आपण छान स्मॅश करून घेतलेल्या आहेत. मस्त हं हं हं हं
हूं तळून घ्यायचं. तळल्यानंतर की नाय
हो.
हॅलो
याचे कुरकुर होत नाय ते.
हा
मग झालं. मग ते झाल्यानंतर, आपण काय करायचं
हा हा
अ त्याच कुरकुरे चटणी, मीठ आणि चटणी मीठ आणि अ आमचूर पावडर. टाकायचा.
हम्म हम्म.
आणि ते. खाली वर दोन पातीले धरायचे किंवा बुट्टीत आपण ठेवलेलं असते ते बुट्टीत धरायचे. आणि ते हालवायचं एकदम पूर्ण गजगद गजगद गजगद हालवायचं. मग त्याला सगळ चटणी मीठ. ते आमच्यार पावडर लागतेय एवढी टेस्ट लागते कुरकुर्या. खाऊन करून खाऊन बघा एकदा समजते.
करतो की.
हम्म. मग. तुम्हाला तुम्हाला काय माहिती की नाही. म्हणजे असं कायतरी रेसिपी वेगळी मुली आताच्या ट्राय करतात काय काय तर.
मी करते की. अ हे करते पावभाजी करते कधीतरी.
हम हम.
डोसा करते आंबोळ्या करते. आंबोळ्या बघ खतरना घेतात मला.
आंबोळे मी पण करते घरी.
करर्ता सा.
हम् सगळं करते मी आंबोळन व्हेज नॉनव्हेज सगळं.
आंबोळी मध्ये काय टाकता तुम्ही काय काय घालता.
काही नाही उडज उडजाचा डाळ.
हम्म हम्म.
बस तांदूळ रात्री भि भिजत घालतोय.
आंबोळेला तांदूळ भिजत घालताय का तुम्ही.
होय.
हम्म हम्म. मी तर पीठ आपण दळून आणते ना डायरेक्ट तची करतोय.
डायरेक्ट नाही छान होत गळळीत लातात.
माझ्या अस कडकडीत होतात असा मऊ मऊ पण होतात आणि. कर्पूस पण होतात. बीड मध्ये करतोय ना मी बीड असते बघा ते आंबोळीच. तेच्या तुम्ही त्या प्लॅन वर करत आशीला. आपण डोस करतोय त्याच्या.
नेरलेप हाय आमचं.
हा तेच की. आमचच निर्ले तवा आहे आंबोळीच वेगळं एक असं झाड अस. ते बघा ते जेव कररतोय मी हा बीडच. छान होत्या तेच्याशिवार चवच लागत नाही आंबोळीला.
आम्ही कसे करतोय रात्री तांदूळ भिजत घालतोय. तांदूळ आणि उडदाचा डाळ. आम्ही काय करतोय रात्रभर भेजली की सकाळी दळून घेतोय.
हम्म.
सकाळी दळल ना कि दिवसभर त्याला तसंच ठेवतोय फुगायला. ते पीठ फिगर फुगलं तरच चव लागतात ना. म ते पीठ फुगलं की संध्याकाळी अ त्यात जरा मीठ टाकतो, सोडा बिडा काय घालत नाही आम्ही.
हं.
मीठ टाकतोय आणि छान तव्यावर करून घेतोय.
अं हं, आमच्यात हं, स म खोबरं. हं हं.
चटणी, सांबार सगळं
मला चटणी नाहीच जमत नाही सरळ
चटणी कशी करायची? एक अ नांरळ अखंड घ्यायचं,
हं,
त्याला फोडायचं. फोडून कि नई अं ते पांढरं हे कांंढून घ्यायचं त्यांतलं अ खोबरं. खोबरं काढायचं च आणि त्यात एक दहा बारा मिर्च्या द्यायच्या,
हं.
कोथिंबीर घ्यायचं,
हं हं.
जर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो घ्यायचा, आणि
आलं - लसूण हा.
हं, घ्यायचं हे बारीक हे वेगळं बारीक करूंन घ्यायचं. आणि फुटाण्याच डाळ असते की नाही,
फुटाण्यांची डाळ हा.
शंभर ते एक शंभर ग्राम
शंभर ग्रॅम
मिक्सर ला बारीक करूंन घ्यायचं पहिल. पहिलं बारीक करूंन घ्यायचं हे. हे पावडर क ख बारीक केल्यानं पूर्ण गंधावानी बारीक करायचं. बारीक झाल्यानंतर मग खोबऱ्यांयच बारीक करायचं.
हं हं.
मग ते, ते फुटाण्याचं प पेस्ट केलेलं असतं की नही आपणं,